लागला का कॉल तुझा
लागला कसा तरी
नाही तुझ नेटवर्कलाच प्रॉब्लेम आहे बघ आता तू ह्या कोपऱ्यात आहेस म्हणून लागला
हो तिकडे पलीकडे बेडरूम मध्ये गेले ना की नाही होत आहे इथं गॅलरी त उभं राहावं लागतय नाही तर मग आता इकडे बाथरूम मध्ये आले मी
ते कळलं मला आवाजावरूनच
हा बॅक साइड ला खिडकी आहे ना मग तिथून रेंज येत असेल कदाचित
हो तिथेच बसत जा आता कॉल करताना
हो आता मला दिवसभर इथंच बसावं लागणार आहे हवा येते चांगली खिडकीतून
काय खरं नाही
होय कोणासाठी काही करावं लागतंय का?
हो कारे देव्हा गहमत कायचलेल आ मी पावसाची वाट बघते खरं म्हणजे एवढं गरम होतय अक्षरशः होऊक एक नाही रात्रीची
हो काय हो ग तिकडं त लयच गरम होतय ना. पाऊस पडायला पाहिजे ग आता जून महिन्यात संपत आला.
पाऊस आणखीन न आता मगाशी मी ते हवामान खात्याचं असतं बघ ते न्यूज मध्ये बघितलं आठ दिवस आजू न लेट सांगत.
बापरे मग तेच मण ते मुंबईला आ त्या साईड ला आधी येतो ना पाऊस. नंतर आमच्याकडे ये तो आता तिकडच नाही म्हटलं तर इकडे किती लेट होईल ब
घा काय खर नाही बाई, गेल्यावर
गेल्या वर्षी तर मे महिन्यातच पूर्ण धरण भरले होते माहिती हाय काय.
मग किती पाऊस होता तेव्हा आणि ते दिवाळी करून गेला बिचारा.
असं वाटतच नव्हतं मे महिना काय असं वाटायचं पावसाळ्याचे दिवस आहेत काय. हो खूप पाऊस झाला होता गेल्या वर्षी. दिवाळीपर्यंत पाऊस होता माहिती काय.
लाडू खाऊन गेलाय तो आणि आता फुगून बसला य
आता येतोय की नाही काय माहिती. वाट बघा.
अगं तुला मी सांगते आज मी पावणे सातला दरवाजा उघडला. स्कूलला जाण्यासाठी चक्क ऊन घरात अरे मी म्हटलं घड्याळ बंद पडलाय का माझं चेक कर नाही आता उद्या लेट होईल. शाळेच्या स्कूलला घेणार नाही ती हसत होती ती दोघेपण म्हणे ग नाही टाईम बरोबर आहे सूर्य लवकर आल्यावर ती असं कडक ऊन प्रचंड. हा कधी नव्हतं ग आपण इतर आला राहिलो ना तिथे पण एवढी कधी उष्णता जाणवली नाही ती ह्या वर्षी इथे जाणवते.
खूप आमच्या इकडेच एवढी आहे म्हंटलं पुण्याला जास्तच असणार ना ग.
हा
इकडे पण खूप आहे् हा हा मुंबई मुंबई मुंबईमध्ये लईच आहे उष्णता. तुम्हाला ते समुद्र वगैरे त्याच्यामुळं.
जास्त तु गावाला बरं असत ग झाड झुड तरी असतात गावाला.
हा इकडे असं संधाकाळी वगैरे नाही का गार हवा येते इथं. आमच्या घरात या पाठीमाग तर पूर्ण शेतीच आहे.
तुम्ही जाता शेतामध्ये वगैरे. काम म्हणजे असं काम करतात त्यांच्या मागे जाव
नाही नाही आमचं शेत गावाकडे आहे आणि ते पण बटाईने दिलेलं आहे.
हम हम
हम्म ते वर्षाचे चाळीस का पन्नास हजार रुपये. इथे नाहीय इथे पाठीमागे दुसऱ्यांचे शेत आहेत ग
अच्छा
आम्हाला इतकं छान आहे ना पाठीमागेअसं शेत आहे. परत आम्हाला हिरवा भाजी पाला वगैरे असं लय चांगलं एकदम ताजं ताज असं रानान काढून असं विकायला आणलेलं असते.
आरे वा.
हा मी एक दिवशी इकडचा व्हिडिओ काढून तूला पाठव म्हणजे खूप छान वाटतं.
हा
असं संध्याकाळी वगैरे पण अशी गार हवा येते.
माणूस फ्रेश राहतो ग मग कामधंदा पण चांगला होतो. मन चांगलं राहिलं की.
हम्म आणि बरेच जण येतात आमच्या इकडे असे ताजा ताजा भाजी पाला घेऊन थोडा महाग देतात, पण त्यांच पण म्हणणं पर्यंत म्हणात ताजा ताजा असतो ना एवढा ताजा तुम्हाला मार्केटमध्ये कुठे भेटेल.
मार्केटमध्ये पण मिळत नाही आणि जवळ भेटतोय तो कशाला सोडायच.
नाही. आम्ही सहसा इथूनच म्हणजे कधी काही आता असं काय वाटलं नाही हे करावं ते करावं जा घेऊन
बरं आहे.
हम्म.
गाई वगैरे पण नाही मग तुमच्याकडे काहीच
नाही काहीच नाही ग आम्हाला म्हणजे माझी सासरे पण नाही का एमपीडब्ल्यू होते ना ते मलेरियाचे डॉक्टर.
अच्छा हा हा.
मग ते पहिल्यापासूनच बाहेरच सर्विसला गावाकड काही कधी गेलेच नाही. आमचं घर होतं ते पण विकून टाकलं गावाकडचं. मग शेती आहे. मग आता ते रिटायर झाले, पण तरी पण आम्ही सध्या इथे बीड मध्ये स्थायिक झालो.
ओके.
हम्म आणि सासऱ्यांना नाही करू वाटत.
हा.
काय म्हंणली?
अक्कलकोट पासून कितीला लांब आहे बीड?
अक्कलकोट पासून का? तरी लांब आहे चार पाच तास लागतील. कारण बार्शीवरून दोन, अडीच तास लागतात ना.
अच्छा.
हा म हा मग वार्षि की ववर ना अक्कलकोट ला जायला दीड, दोन तास लागतात आरामात.
हम्म.
अक्कलकोट येत असतेच काय ये ना आल्यावर एखाद दिवशी आमच्याकडे बीड ला.
आता परवाच मागच्या संडेला येऊन गेलो आम्ही सॅटर्डे, संडेला
मग मईकडे तरी दात जा ना बारशी जवळ आहे तिथून.
अगं एवढं घाय घई निघून आलो आम्ही म्हणजे एकच दिवस ना भेटला. आणि मला आली होती आठवण इथेच म्हटलं अस च गाव आहे पण कसलं काय जाण येणं होतं.
नाही मग तुम्ही काय करायचं जातानाच जायचं मै कडं. तिथं मग थांबून मग दर्शन करून तुमचे तुम मुंबईला जायचं असं करायचं.
ह आ मही इकडे होती ना सास
नाही. आता इक नाही सागरकड नाही आ आता ह्या वर्षी इथच आहे बारशीलाच.
अच्छा अच्छा. बर पप्पांकडे लक्षात राहता येईल.
हो ना आता पप्पांना नाही होता ग आता बरंच वय झालंय
हा किती दिवस काम करणार ग का तेच ना किती दिवस. काम करणार आहेत.
हम्म बाहत्तर, त्रेहात्तर रनिंग असल पप्पांची आ
बरोबर.
अगं पप्पाना आता चहा जरी दिला ना तर हात असा थरथर थरथर करत असतो माहिय का. हो मला असं वाटतं मी मला जेव्हा पप्पा चहा सांडल ना चहा सांडाल ना म्हणजे इतके आता हात पाय वगैरे असे थरथर करतात.
अरे बाप रे!
हा पण तरी कामाची इतकी आवड आहे ना एव ढा या वयात पण त्यांना शेतातलं करायचंच आहे. हा लोयच गेल्या वर्षी कान डा लावलेला मारण्याचा गांध लागते त्याला
आता महिला सांगायच कुठेच जाऊ नको त्यांना सोडून ज्याला त्याला आपल्या आपल्या करू दे पप्पांना सांभाळ फक्त.
हो ते आहे नाही म ए पप्पा पण म्हटले आ ता नाही माझ्याच्याने होत आता राहूच वाटत. झाला आता तो पण मोठा तीन वर्षाचा झाला.
तेच तर म आपण तिकडे लक्ष दिल्यावर ह्यांना कोण बघणार असं होतं ना. आणि काय म्हणून लागत नाही सगळंच लागतं माणसाला हे पाहिजे ते राहिजे.
मग मई तिथं असल्यावर त्यांची थोड्या तब्येत पण बरी
हो हो साजी तर जेवण वगैरे मिळतं ना टायमला असं होतं.
हा नाही अशी बाई लावलेले पण पप्पांना खाऊवटत नाही अगं त्या बाईकांच्या हातचे.
कधी सवय नाही ना ग त्यांना.
हा म्हणजे आता आधीच जरी हाताने करत होते आ ता लावली बाई पण तरी त्यांना एवढं खाऊ वाटत नाही म्हणजे पप्पांचं म्हणण काय सार फडक्याला हात लावतात होता त्यांचा लय असते . त्यानी स्वयंपाक करता अगो पप्पांच्या लय असते. हा नाही जरा स्वच्छता कमीच आहे जरा फडक्यालाच हात लावला हातच नाय धुतला असचं केलं तसचं केलं खालीच चिर असं असतं पप्पांच्या हा मग ते मग मला तर मग खाउ वाटत नाही मग परत त्यांना.
हा पण आता आहे ना मई?
आता आहे मई.
हम्म हम्म.
मईला पण मग इकडे सातारायला कुठं करमत होतं ग. पण आता नाईला जस तो राहावा लागते ना.
हो हो मजबुरी.
हम्म, तिच्यां पण आताच लक्षात तिकडेच तिला पण वाटय असल ना एकटेच आहेत एकटेच आहेत.
बरोबर तर काय.
हम्म. ऐक ना तुला अजून टाइम असला तर लाव मला कॉल मग.
आहेत दहा मिनिट लावेल.
हा तसं कर म अगं तुझा नंबर येत नाय वर्षा. तसाव
म्हणजे
म्हणजे असे बाकी ते नंबर दिसतो तुला तुझे आहे कुठ नंबरची दिसत
असं कस
काय मला कळत नाही मी आता त्या ग्रुपमध्ये पण गेले होते. नंतर मग एका नाही का मी वही लिहून घेतला होता त्याच्यातन काढला.
हा कॉलिंगवर जायचं मग नॉर्मल कॉलवर जायचं तिथे आहे ना आपल्या डायल केलेला, असेलच.
हा ना मग व्हॉट्सअप वरूनच नाही का ते व्हॉट्सअप कॉल लावावा लागतेत.
हा, हा, हा.
पण आत्ता भेटला म्हणजे मी काल नाही का लिहून घेतला होता तुझ्याकडनं.
हो टाइम बघितल्यावर कट
करते मी कट आणि वाटल्यानंतर लाव मग मी इथंच बसते अजुन दहा मिनटं.
शिक्का
अग काय होतेय मग नंतर पलीकडे जा जावं लागत आग. आणि तिथं आता ते खाली काम चाले त्यामुळे मग दिसलं की लगेच असं कामाला बोलवता. हा हे असं कर हा ते तसं कर. त्यापेक्षा आपलं वर निघून आलेलं परवडत मला मी आलेच नाटवर मग म्हंटल काय तर काय.
नाही तर काय.
हं म्हणजे ठरलेले काम नाही काय नाही सगळं आवरून आले. किचओटा तेन आवरलं, सगळं काडाकाडी केली, फरश्या पुसल्या सगळं झालं आता फक्त माझे कपडे राहिले.
अच्छा.
पण त्यांना असं वाटत सारखं त्यांना काय करतच राहावं बाई एक्स्ट्राची काम
कंटाळा येतो की, नाही ग एक तर गरमीच
हम्म ते आहे.